हॅलो
हॅलो हॅलो हा यायला का आवाज
हा, हा यायलाय
हा जेवण करायलो बघ
वय आज उशीर केल्यास की जेवण बनवायला
हो आज शुक्रबार आमचा इथे बाजार असतोय ना
होय म काय कराल्यास जेवायला
जेवायला काय भाकरी केल्यात आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी
शेवग्या शेंगाची भाजी केल्यास आमटी करत्यात नवा शेवग्याच्या शेंगाची
आमटी पण करत्यात पण भाजी पण चांगली लागत्या त्याची आम्ही भाजी पण करतोय
होय काय कशी करत्यात जरा सांग म्हणजे मी पण बनवतो
हो तुला येत नाही काय
नाही ग येत म्हणच विचाराले
बर, बर अ काय नाही पहिला शेंगा चिरायच्या म्हणजे बारीक बारीक तुकड करायची त्याची हम्म धुऊन घ्यायचं स्वच्छ धुतल्यानंतर तर म्हणजे मला पहिला येत नव्हती मी पण माझ्या बहिणीच्या मुलगी कडन शिकलोय मग तीनं काय केल त की पहिल्यांदा ते शिजवून, चिरून घेतलेले तुकडंक नाही शिजवून घेतली जरा गरम पाण्यात न मग त्यानंतर कांदा टमॅटो चिरली आणि कांदा टॅमॅटो फोडणी टाकली मग परत लसूण आलं आणि कोथमीरची थोडीशी पेस्ट करून घेतली
हम्
मग कांदा टमॅटो भाजल्यानंतर ती पेस्ट त्यात टाकायची आणि पेस्ट टाकल्यानंतर मग आपलं लसूण आपलं हळद चटणी परत गरम मसाला थोडासा ते चांगलं घेऊन परतायचं त्याच्यानंतर अ शेंगात्यात टाकायच्या उकडलेल्या
हा
शेंगा उकडल्यानंतर थोडा वेळ परतायच्या म्हणजे त्यात ते जरा शेंगाच त्यातलं सार त्यात उतरत आणि मग वरन हा मग थोडस शेंगदाण्याचा कूट जरा टाकायच आपल्याला हवा असेल तर
हम्, हम
म्हणजे कुठ टाकल्यानंतर छान लागते म्हणून मी कुठच टाकते कायम हम आणि थोडंस पाणी घालून त्याला सार करायचं आणि थोडा वेळ शिजवून घ्यायचं
हा, हा
ह् आणि वर मग थोडीशी त्यात कोथंबीरी टाकायची चिरून
हम
हम् चपाती किंवा भाकरी संग छान लागते जरा शिजली की एकदम असे जराशी गिर झाली की खायला चांगली लागत्या तेशन
हा, हा
हम्म
मग भाजी चांगली लागते त्याजी
हो छान लागतेय म्हणजे त्यांना सोमवारी किंवा गुरुवारी असं कारण त्यावेळेस नॉनव्हेज काही चालत नाही ना त्यामुळे मी मग शेंगाची भाजी किंवा तेच करून देत
हा, हा
तू पण करून बघ करताना मला वाटलस तर फोन कर मी तुला सांगते परत काय नाही आठवलं तर
बर, बर चालतय करतो मी
ह मग तू काय करायलास?
मी काय नाही मी बसलोय निवांत
होय स्वयंपाक
स्वयंपाक करायला मम्मी
हम्, हम्, हम्
मग झालं काय नाही बनवून काय अजून बनवायल्यास
नाही आता फोडणी टाकल्या बघ अजून शिजायला लागल्या
हम्म
हम्म जर आमची मुलं कामाातून वेळाने येतात ना त्यामुळे मी स्वयंपाक वेळानेच करत ते
होय काय मग बाकीचे जेवण तर झाले का नाही
होय बाकी जेवण झाले की मटकीच्या आमटी केल्या
हम्म
आणि जरा मसाले भात पण केलाय
हम्म मसाले भात पण केलीयास होय
होय
हम् मग असं म्हणजे साधाच असा जिरा राईस केल्यास काय
नाही
मसाला म्हणजे काय नाही फक्त आल, लसणाची पेस्ट करून करतेय ग बाकीच काय नाही घालेत त्यात
हा, हा
जिरा राईस पण करतोय पण जिरा राईस तर जास्त ह्याना नाही आवडत त्यामुळे मसाले भातच करतोय आम्ही
हा, हा
तुमच्या मम्मीने काय केलीय स्वयंपाक
आमच्या मम्मीन आज नॉनव्हेज केल्या चिकन आहे
होय हम्, हम्म तुला येते का नाही नॉनव्हेज करता
येतय की
हम्म मम्मीला होय मम्मीला काय मदत करत्यास का नाही
नाही करत आमची मम्मी मला काही करू देत नाही
होय
हम्म
हम्म मग काही नाही आणि काय करायलास
काय नाही ब आता इथलं आवरायचं किचन मधलं मग सगळ्यांना जेवायला वाढायचं
हम्म एवढा वेळ करताय तुम्ही जेवायला
हो आमच्या कायम जेवाला वेळच होतय
हा, हा
सगळी कामाला जातात वेळाने येत्यात हम्म मुलगी तेवढी एकटीच असते ना घरात दिवसभर
होय काय
हम् मग रात्री तेवढा आम्ही सगळ्यांनी एकदमच जेवतोय कारण दिवसभर कोणी एकत्र नसतोय
हम्, हम्म
त्यामुळे रात्री मग जरा वेळ झाला तर मुलांना यायला वेळ होतय त्यामुळे मग त्यांची वाट बघत थांबायचंय
हम्म, हम्म
ते सगळे एकत्र आले कि मग आम्ही जेवतोय रात्री मग जरा वेळ होतोय दहा, साडे दहा वाजते जेवायला
हा ह
मग त्याच्यानंतर मग सगळं आवरून भांडी वगैरे घासून किचन गॅस कट्टा सगळं स्वच्छ करून झोपायला अकरा साडे अकरा वाजतय
होय रोज एवढा होतोय
होय रोज होतय कधी तर मुले लवकर आली तर मग जरा साडे दहा अकरापर्यंत आवरतेय नाही रोज साडे अकरा तरी वाजातयच
मग ह्या मे महिन्यात कुठे गेलता का नाही सुट्टीला
मे महिन्यात गेल तो की आम्ही खर देवदर्शनाला गेलतो
असं बाहर एन्जॉय बीनजॉय करायला कुठं गेलता का नाही
एन्जॉय करायला गेलो होतो अ पण इथल्या इथ जवळच गेलतो इथं वाडी खिद्रापूर वगैरे असं
हा, हा फॅमिली सोबत गेलतीस
होय फॅमिली परत माझ्या घरातले पलीकड नंदुबेनची सुना वगैरे आलत सगळ्या
हा, हा दिवाळी नंतर आम्ही पण प्लॅनिंग करावय बघ ट्रीपच येणार आहेस काय
होय
होय कोकणात जायचं सगळं म्हणजे गणपतीपुळे पावस, मालवण तिकड फिरून येतो
हम्म चालतय की बघ तुमचं काय प्लॅन होते वगैरे मला सांग मग बघूया मी घरात मिस्टरना विचारून सांगेन
हम् नाही सगळे फॅमिलीच जायचंय
बर, बर चालतय, चालतय ते म्हणजे मग सगळ्यांना मुलांना सुट्टी वगैरे असेल त्यावेळेस सांगाले
हा तेच सगळ्यांनी सुट्टीचं बघूनच मग करायचं
चालतय, चालतय
हम् म्हणजे आमच्या वहिनी तेन येणार त्यांना पण कॉलेज मुळ सुट्टी नाहीया मग ते झाल्यावर जरा सुट्टी मिळेल तेव्हा जायच
चालतय ठीक आहे आम्हाला पण दिवाळीत सुट्टी असल्या तर आम्हीण कामाला जाते त्यामुळे काय
हम्म दिवाळी दिवाळीतच मग काढायचय सगळ्यांना सुट्टी असत्या म निवांत जाऊन फिरवून यायचं
चालतय, चालतय
हम्म सगळे फॅमिली, फॅमिली जाय
बरं ठीक आहे सगळे गेले तर जरा मज्जा येत्या ग
व्हयं.
सगळे गेलं की जरा एन्जॉय व्यते न होते ग म्हणून जायचं.
होय हो
हम्म. मग झाला काय, जेवण स्वयंपाक झालं.
झाला बघ तुमच मग पप्पा काय कामाला जातात काय
वय जातात की मम्मी पप्पा आमचं वैफणी करत्यात
होय आणि भाऊ वगैरे
त्यांनी पण जात्यात भाऊ विंडो स्लाइडिंगच करतोय आणि बारका भाऊ इलेक्ट्रिशियन आहे
होय मग चांगलं आहे की
हम्म
हम्म, मग भाऊ मोठा आहे काय?
एक मोठा एक बारकाय मी मधलीय
हा
मग
म काय नाही बघ मग दिवसभर एकटीच असते घरी
होय एकटीच असतय सगळी कामाला जातात मम्मी पप्पा आ दादा बारका भाऊ
होय मग काय करत्या दिवसभर
हे फोनवरच काम करत बसतोय परत आरी वर्कच ब्लाउज असत्यात आणि ब्लाऊज म्हणजे शिवायला घेतोय
हा हा..
तेच असतय दिवसभर
होय तेवढंच टाइमपास पण होतय आणि शिकल्यासारखा पण होतय
हम्म, क्लास लावलेला मी, तिचा अरीवर्कचा आणि ब्लाऊजचा.
होय
होय
चांगलं आहे चांगलंय
मग कॉलेज झालं की मग आता ब्लाउज ऑर्डर तेन घेत वारी वर्तेच्या हम्म
त्यालाच आता भरपूर स्कोप आहे ग हम्म हम्.
डिमांड आहे घरात
होय का ना तर लग्नाच्या सीझनला तरी सगळे मुली तेच करून घेतात ब्लाऊज आरी वर्कच
होय ते जरा छान वाटत म्हणजे असं अट्रॅक्टिव्ह वाटतय ग केल्यावर
हो
हम्म.
ते बघू या माझ्या पण मुलगीचा मी बघायला लागले जर तिज्या ठरले तर मी तुलाच देईन ऑर्डर.
बरं बरं सांगते. सांग मला मी चांगला रेटमधन करून देतो तुला.
होय होय. बघ तुलं डिझाईन वगैरे मला पाठवून ठेव.
होय पाठवतो की.
हम्म हम्म.
हम्म तुम्हाला जशे पाहिजे तशे बिन मी करून देतोय. आणि माझ्या पण पाठवतो तुम्ही तुम्हाला कशी पाहिजे असेल तर ती तुम्ही पण पाठवू शक
बर चालते.
हम्म कारण भरपूर डिझाईन आहेत अशा वेगवेगळ्या.
हा हा मी मुलगीला सांगतील त्याचा मुलींचा जरा वेगळं पडते ना.
होय होय.
आलेत. .
मला फोन लायला सांगा मी सांगतो तिला सगळं.
हा हा चालत चालत. हम्म आणि काय चाललय? होय होय बघ तू तेव्हा केव्हा करशील ना भाजी करायची असेल तेव्हा मला फोन कर मी सांगते तुला परत रेसिपी.
बरं बरं चालतय ठेवू का?
हो हो चाल.
हम्म.
जागा आहे.